हॅलो हॅलो
हॅलो बोला ना
हा असं की काय करतेस? झालं का जेवण?
हो झालं ना तुमचं?
हो माझं पण झालं. काही नाही बसलेली पण सहज मला तुझी आठवण झालेली म्हटलं चला असं केला फोन करूया आणि आता आपली मागे भेट झाली ना
हा हा हा
तू जी साडी घात मला ती खूप आवडली. ती मोरपंखी कलरची. तर मला मग म्हटलं चला आपण हिला त्या साडीबद्दल तरी विचारू कुठून घेतली आणि फार सुंदर होती ती.
मी ना ती पुण्यातून घेतली होतीस. साडी मुळचंद मेल म्हणून नाही ना तिथून घेतली होती.
हो का? साडीचा प्रकार कोणता होतात? तो छान वाटला मला.
ती काहीतरी कलांजली होती. कलांजली पै
हो का हा हा अच्छा-अच्छा मस्त. त कलर पण छान होता.
हा आणि तिथं ऑफरमध्ये पण भेटतय ना.
हम्म-हम्म हो का!
अर्ध्या किमतीमध्ये भेट ते म्हणजे जर ते एका त्या साडीची दोन हजार किंमत असेल ना तर ती साडी आपल्याला हजार रुपये मध्ये भेटते
अरे वा! मग तर छान ऑफर होती तिथे.
हम् त्या सगळ्या साड्यांवरणी तिथं खूप चांगल्या-चांगल्या ऑफर असतात. आणि साडीचा कप कपडा, क्वालिटी, फिनिशिंग सगळं छान असत.
हो का! हा हा आणि पैठणी म्हटल्यावर तर काय महाराष्ट्र महा वस्त्र आहे त्यात काही विषयच नाही आता ते एक फॉरेन ला ते कॉन्फ्रेड कार्पेट त्यामध्ये पण सगळ महाग प्रिया न ते बघा ना आपलं निवेदता सराफ झालं. आपल्या मोठ्या मोठ्या ज्या नायिका आहेत प्राजक्ता माळी झालं. कोकणची हार्ट गर्ल झालं ती.
हा त्यांनी पण सगळ्यांनी पैठणीचच हे केलं होत
महाराष्ट्राचं जे महावस्त्र आहे पैठणी तेच सर्वांनी पुढे आणणे इतके सुंदर वाटत होते सगळ्यांच्यामध्ये आपलेच जे महाराष्ट्रीयन जे लुक होते ते अगदी पारंपारिक आणि खूप सुंदर वा वाटत होते. असो मस्त म्हणजे त्यांनी मराठी अ हा झेंडा पूर्ण किती लांब घेऊन गेले. महावस्त्रही घेऊन गेले. हम्म आपलं महा वस्त्र ही घेऊन गेले त्यातनं आपले ते संस्कृतीही घेऊन गेले आणि सगळ पारंपरिक सगळ्या गोष्टी त्यांनी ने नथ होती, अर्धी चंद्राची कोर होती.
हिरव्या बांगड्या होत्या, तोडे होते, सर्व होत. महाराष्ट्रात जे जे
हम् आणि त्यातले त्यात प्राजक्ता माळीचा लुक अ प्रॉप प्रॉपरच होता तो. फार सुंदर वाट
आणि तिचा एक स्वतःचा ब्रँड आहे ना दागिन्यांचा.
हो-हो त्यामुळे हम्म
ते दागिने वेअर केले होते. छान वाटत होते.
आणि ते प्रॉपरली नाही आहे पारंपारिकच आणि तिचे माझे मतन तो दाग हे जे आहे ना तर तो तिचा पारंपरिक याच्यावरच आहे बर का. दागिन्यानच तिचा जो अ हे आहे ब्रँड आहे तो. ती सर्व ती सांगतानेच ते सांग ती ते तोडे काय बरेच प्रकार सांगते ती मोहनमाळ वगैरे असं म्हणजे फार सुंदर आहे ते आणि अ त्यामध्ये सगळ्यात जास्त जर लक्ष माझ-माझ स्वतःच लक्ष जर गेलं तर तिथे आलेले जे लोक हो कोणी मेहंदी नव्हती काढलेली. आणि प्राजक्ता म्हणे मेहंद मेहंदी सुद्धा हातावर काढलेली होती म्हणजे तिने ते सुद्धा आपलं किती सुंदर ती संस्कृती तिथपर्यंत पोहोचवली मेहंदी पासून प्रत्येक गोष्ट फार
हो छान वाटतय ना बाहेरच्या देशामध्ये आप आपल्या देशाची परंपरा कृती तिथल्या लोकांना दाखवायचं म ते भारी वाट- ते आपल्यासाठी प्राऊड फील आहे ते.
हो मला तर नक्कीच आवडलं. खूप आवडलं. आणि एक आणि एक ती कोकणची हार्ट गर्ल तिचं ही सुंदर होत. पिंक कलर मस्त घेतलेला होता तिने. आणि तिने ती पैठनी त्यातून घेतलेली होती हा त्या पैठणीचा कापसे कापसेवाल्यांकडनं तिने ते पैठणीचा पूर्ण लुक घेतलेला होता बरं का. हो येल्लो नी पिंक कलरची होती आणि पूर्ण ते बॉर्डर होत का मस्त लेवंडर ग्रीन कलर आ मोराच होत. जबरदस्त वाटत होत ते भारी वाटलं पिंक कलर मध्ये पैठणी ना एकदमच सुरेख वाटली वेगळीच वाटली जरा अशी म्हणजे तिला ना मॉडल अ टच केल्यासारखं झालं.
ह तिन मॉडर्न लुक दिला होता. थोडा परत निवेदिता ताईंचं पण मस्त होतात. त्यांच तर पूर्ण अ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रीयन वाटत होत. आता त्यांच पूर्ण एवढे थ्री फोर ब्लाउज होता त्यांचा चा मस्त वाटत होत
हो आणि अर्धी चंद्राची कोर पण त्यांची नाकामध्ये नथ होती. आपल्या तिकडे ना तिला पण बघा ना किती विशेष महत्त्वय.....
हो सात सणावाराला तर घाल? घालतात च लग्नामध्ये वट पौर्णिमेला सगळ्या सणांना साडीवर घाल...... त्यातच
हा किती सुंदर सुरेख आता नथी मध्ये भरपूर प्रकार निघाले ओ.
हो हो छान छान बनवतात आणि आता ते होम मेड वगैरे बनवून देतात ना अ जेचे छोटे छोटे ते शॉप किंवा ते घरीच बनवून देता त्यात लेडिज त्या मस्त बनव...... देतात हँडमेड...
हो हॅडमेड मस्त बनवता किती सुंदर
सुंदर असतात आपण जे बाहेर विकत घेतोयना ह‌् ते खूप असे लवचिक किंवा लगेच मोडणारे पण ते हॅडमेड बनऊन देतात ना तारेमध्ये...
हम् हम् हो ना हा म्हणजे टिकाऊ असतात थोडक्यात हम्म‌् हम्म....
त्यामुळं महिलांना हे..... काम पण मिळालं व्यवसाय मिळाला
हो हो हो मग त्या सगळ्याच गोष्टी आहेत काही एक गोष्ट हम‌् आणि आता महिला स...... क्षमीकरणाची खरंच खूप गरज आहे.
हो
आजच्या ज्या जमान्यामध्ये जो अ खर्च आहे जो एकाच्या याच्यावर ने
नाही चालंत दोघांनीही केलं पाहिजे हे हे दोघांनाही करावंच लागतं. आता ही महागाई किती वाढली य याच्यावर? ते काय याच्यानच.......
अह‌् अह‌् हम्म शिक्षण पूर्वी मुलांच्या आता आपण ही शिकलो तर आपल्या शिक्षणाला इतका पैसा नाही लागला दाहवी पर्यंत आता दहावी पर्यंत हम्म आता दहावी आणि आपल्या वेळेला एवढे प्रकारही नव्हते त साध आपलं मराठी मा.... आणि नंतन तर सेमी, सं-संस्कृत एवढ होतो इंग्लिश च तर फरक काही फॅड नव्हता. आता इंग्लिश आलो. सी बी एस सी आलो. त्यात आय सी एस सी आलं.
भरपूर आहे भरपूर झाले शिक्षणाच आता त्यांनी ना हॅलो फक् त बाजार करून ठेवलंय बाजार मांडलाय फक्त पैसा काढाय चा गरिबांकडून जनतेकडनं आणि ते शिकवतात तरी काय आ आपल्या मराठी शाळेतली पोरं शिकून मोठे होऊन काय-कायतरी करतायत. पण ए जे इंग्रजी बोलणार आहे त्यांना काय धड जमत इंग्रजी पण जमत
हम्म हम् आणि ए ना मला एकच प्रश्न पडतो हे लोक एवढी फी घेता पहिलीच्या मुलाची जर ते पन्नास हजार रुपये फी घेत असतील तर त्या पहिलीच्या मुलाला ते एबीसीडी ते वन टू हंड्रेड पर्यंत हेच शिकवणार हा? तो मुलाच किती ही फी घ्या म्हणून ते म्हण-म्हणून फी जास्त घेतलीए म्हणजे ते वेगळं शिकवता असं काहीच नाही जी त्याच्या बुद तीच्या लेवलला तो घेऊ शकतोय आणि तेच शिकवता बरं का. तरी फी इतकी आहे असं न को कोणी बोलायला,
असतं त्यांच्याच शाळेच पूर्ण मेंटनन्स मुलांच्या फी मधून टीचरांचे पेमेंट्स मुलांच्या फी मधून बाकी सगळ काय असेल खर्च शाळेचा कारण त्यांना त्यांचं काय गव्हर्नमेंटचे नसत्यात स्कूल त्यामुळे ते असेच विद्यार्थ्यांच्याकडून स्टुडंटकडून जास्त फी घेऊन ते त्यातून खर्च चालवतात त्यांच ट्रस्ट चालवतात. त्यामुळे त्यांच्या एवढ्या फीज अस तात आता आपल्या मराठी शाळेमध्ये सगळं मुलांना फ्री भेटते मुलांना कसली फी नाई काय नाई अड पृथ्वी पर्यंत सगळे अ ड्रेस कोड भेट तव वह्या, पुस्तके जेवण भेटतय. सगळ भेटतय मुलांना पण आता या ज्या इंग्लिश मिडयमच्या शाळेस जे बीएससी वगैरे म्हणता य, त्या त्यामध्ये भरपूर म्हणजे एल के जी चिल्ला पन्नास साठ साठ एक ते एक दीड एक म्हणजे ते शाळाच्या हेच्या च्या नुसार त्यांच्या फीज आहेत.
खूप फीज हे हो आणि झाल हो सर्वसामान्य लोकं नाही भरू शकत ज्यांना
नाही म ते म ते लोक काय करतात आप लई म मराठी मीडियम किंवा अशा साध्या शाळांमध्ये टाकतात त्यांना तर झेपत नाही तर त्यांच्या मुलांच खर्च कोण नाही होत. समदं स्वतःलाच उचलाव लागणार सरकार तरी सरकारन काढलेल्या हेत, सरकाळीश सर कारी शाळा त्यांचं म्हणन मग सरकारी शाळेत टाका, मग लोकांना ते नको आहे.
आउ ठीक हे सरकारी शाळा आहे हेत मान्य हे मला, पण त्यांनी त्या सरकारी शाळेना पण तशी सुविधा द्यायला पाहिजे ना ओ डिजिटल क्लासरूम द्यायला पाहिजे, सीसीटीव्ही अंडर द्यायला पाहिजे, स्टाफ तसा दिला पाहिजे, पाहिजे तसं बघायला गेलं तर गव्हर्नमेंटचे जे टीचर आहे त्यांना पेमेंट प्रायव्हेटच्या टीचरांपेक्षा जास्त
च्या जास्त असत बरोबर हाय बरोबर हाय पण एक एक काय असतय शिक हा एक एक काय असतय. एक शिक्षण संस्था असतात, वरून येतय सगळं म्हणजे शिक्षा, तुमच्या शाळेसाठी एवढं बजेट आहे. पण ते त्या शाळेपर्यंत ते पोहचूच देत नाहीत म्हणजे आदले मधले खाणारे अस तात ना तेच लंपास कर तम त्यामुळे त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही आणि सामान्य माणस आवाज उठवत नाही
झाल हो पण हा पारदर्शक व्यवहार जर यांनी आतापासून नाही ठेवला तर ही पुढची पिढी कशी घडायची हो आणि पुढच्या पिढीवर तर सगळं भविष्य अवलंबून हेन म्हणजे ह्यासाठी यांनी आत्तापासून पावलं उचलायला हवी. मी मला काय वाटतं एवढे झप होय राजकारणी हा राजकारणामध्ये का दहा चार लोक पण प्रामाणिक नाही का?
राजकारणामध्ये प्रामाणिक कोणच नाही हाय जो तो आपला खिसा गरम करायच च्या मागे असतोय. तो त्याच्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवत असतोय आणि आपल्या जनतेत च भविष्य, खराब करत असत्यात. ते फक्त स्वतः स्वत त्याचा विचार करत्यात राजकार नामध्ये
झालं ओ पण यामध्ये सर्व सामान्य किती भरड?
सर्व सामान्यांनाच सगळ भोगाव लाग तय सामान्य माणसांना सगळ सगळ्या समस्यांना सामोर सा जाव लागतय
आज यांनी सगळ्या गोष्टींच्या किमती वाढून ठेवल्याय बरोबर आहे की नाही सर्वसामान्य माणसाला पोटापासून मुलात. च्चशिक्षणापर्यंत त जाण येण्यापासून सगळ्या गोष्टी बघाव्या लागता
ते तर आहेच
हम्म
चालेल ताई मी तुम्हाला एक पाच मिनिटांनी करते परत
एक मिनिटं ह हो चालेल.
हा हो हो ठीक आहे हा ठीक आहे.